हां, बोला की.
हां, काय करालाय?
काय नाय बघा, हे निवांत बसले, तुम्ही?
हां, मी-मी पिशव्या शिवाले, बघा.
आं?
मी पिशव्या शिवालेय, म्हटलं.
हां, बोला की.
हं, तुम्ही काय शिवत नाही काय?
नही-नही, मी हीं नही शिवत, काय?
आहा ह, जेवण तेण झालं?
हो, जेवण झालं की. तुमचं? कशा आहात?
हां हां, ऐक ठीक, हाय की
हां, हां पाऊस वगैरे काय? ह्हणं. पाऊस वगैरे, आहे काय?
पाऊस आज काय नही, काल पडत-पडत होता पाऊस. आज काय नहीये पाऊस.
हम हम.
काय केलाय म, आज मेनू काय?
मेनू काय, चपाती भाजी, ह्हणं. हेच की हा तुमचं काय स्पेशल आज?
स्पेशल आज पनीरची भाजी केलीया मी.
हो काय हा हा.
हा तुम्ही चकलीच रेस रेसिपी जरा सांगू शकताय? तगा तुम्ही कसं करता ते.
अ चकलीचं कसं करायचं माहित आहे का अ. तांदूळ जास्त आम्ही तांदूळचाच युज करतोय तांदूळ. पहिला भाजायचं. भाजून दळून आणायचं दळून आणला. कि त्यात लाल तिखट घालायचं. मीठ वगैरे घालून आणि ते
मम्मी.
हो चकली मसाला पण घालते की त्यात.
हा हा हा हा.
हा फक्त म्हणजे कसं आता समजा एक किलो तांदूळ असल तर अर्धा. किलो नाही तर पावशेर म्हणजे ज्यांना जशा खुसखुशीत पाहिजे असलं. तर जास्त डाळीचा युज नाही करायचा हरबरा डाळीचा.
हा हा हा हा म्हणजे तांदूळ जास्त घेतले की खुशखुशीत होत्यात काय
हा तांदळाचा जास्त वापर करायचा त्यात.
त्याच्यामध्ये हां
हा मग ते घालायचं सगळं हा.
पोहे तेण घालता पोहे उडीद डाळ असं काय काय?
नाही घालत आम्ही पण भाजून घालायचं असं म्हणतात. पण तांदळ निव्वळ तांदळाच्या खुसखुशीत होट्यात ना.
तेल तेल जास्त वाढत नाही ते
नाही वाढत.
नाही काय.
नाही ओढत जास्त ओवा वगैरे जिरं तेन घाल त्याच्यातच घालून भाजून कने दळून घेऊन यायचं हा.
हा हा म्हणजे कस एक एक चकलीच. तेल ते वाफवून तेन करतात त्याचे तेल वढतेंय.
तेच नाही नाही तेल नाही ओढत हे तांदळाच आहे की नाही ते तेल ओढत नाही सोडा.
ह
त्यामुळे हम्म. आणि हे कसं करायचं? बोला की.
तुम्ही शंक करता?
क
शंख शंख.
नाही नाही शंक नाही हो.
हा मग मी तुम्हाला शंखची रेसिपी सांगते. ते बघ करून बघा ट्राय. हा मैदा किंवा गव्हाच पीठ घ्यायचं. आणि त्याच्यामध्ये. थोडंसं तेल मीठ घालायचं आणि म दुधाचं दूध जरा आणि पाणी जरा घालून मिळून. घ्यायचं.
कशाचं पीठ घ्यायचं म्हटला?
अ गव्हाचं पीठ किंवा मैदा घ्यायचं मैदा जरा चांगलं असतय नाही पोटाला मुलांना पण त्याच्यामध्ये म्हणून त्याच्यामुळं गव्हाचं पीठ घेतलं तरी पण चालतंय
हां
ते मीठ आणि जरासं तेल जरास दूध आणि पाणी घालून मळून घ्यायचं घट्ट. घट्ट म्हळायचं खरं जरा आणि एक म्हणजे पाठ असते त्याच एक तयार केलेलं असं फक्त लाईन मारलेलं पाट असतंय
हम्म हम्म
पाटावर छोटं छोटं गोळं ठेऊन तेन असं बोटानं फक्त वडत जायचं असं वडलं की ते शंख टाईप आकार तयार होतय त्याला.
हा हा
हा मग ते तळून घ्यायचं आणि साखरेचं पाक पण असं आपण जरासं निबार पाक घ्यायचं म्हणजे आपण कळ्याच्या लाडूला कस घेत तो कनी तसं हा पाक करतोय तसं आणि त्या पाकामध्ये घालाय चं आणि जरा वरनं वेलदोड आपलं केशर तेन घालायचं जरा
हम्म हम्म
जरासं तूप सोडायचं आणि ठे झाकून ठेवायचं ते त्याच्यामध्ये मूरतय
हा किती वेळ भिजत घा म्हणजे ठेवायचं?
ते का एक पंधरा वीस मिनिटात पण होऊ शकते ते कसं पाक गार घट्ट होतय नाही ते पूर्ण पण कस एकदम निबार पाक कळ्याच्या लाडूला घेतल्यावर कस कळ्याला कसं ते साखर साखर सारखं दिस ते ना ह तशं तसं होतय ते म्हणजे खुशखुशीत लागत ते छान लागतात ते
हा हा मग त्याला पाक सगळा जॉईन होतोय परत
हा सगळं जातय ते पाक पूर्ण असं वाळं होत्यात ते असं सगळं सुख सुखं सुखं होत्यात.
हा हा सुखं सुखं.
हा ते मुलांना छान खायला तेन
काय हे असतय काय म्हणजे आकार म्हणजे असं त्याच्यात कायतरी ते साहि त्य मध्ये असते काय तसं ते ओरिजिनल मिळतय काय ते?
ओरिजिनल दुकानात काय माहित नाही पण आम्ही कसं जरा घरीच करतो ते. असं चौकोण पाट ण सुतारा हेच्याकडं पण करून घ्यायचं आपण पाट तेन करून घेतो कनी त्यावेळी छोटं तुक डा जरी उरला असला तर त्याच्यामध्ये आम्हाला शंखचं पाठ करून द्या म्हणून सांगायचं.
हा हा म ते तसं आकार करून देतात काय तेनी?
आकार नसतोय त्याला फक्त पाट छोटंसं हाता एवढं पाट असतय ते मग त्याच्यावर अ लाईन लाईन असं खाच करून देतात तेनी लाईन लाईन लाईन असं
होय काय मला जरास फोटो पाठवा की बघूया
हा पाठवते की तुम्हाला
हा बघते मी बघते मी आणि मग तस जर काय वाटलं तर मी करून घेते की आम्ही ह्याचच आहे.
हा चा सुतारांचच चालयकी तस छान लागतात उलटते मस्त वाटतात ह हा तुम्ही काय असं दुसरं काय मेनू असू काय नवीन मला पण जरा माहिती सांगा म्हणजे
व्हेज अ गोबी मंचुरिया आहे ना फ्लावरच फ्लावरचं करताय तुम्ही
मी जरा कोबीचं करते फ्लावर काढन्याअगोदर
नाही काय फ्लावरच एकदा ट्राय करून बघा की
हा हा बघते की सांगा की जरा रेसिपी
अ काय करायचं फ्लावर पहिला घ्यायचा ते गरम पाणी करायचं गरम पाणीमध्ये ते पंधरा मिनिटं मीठ घालून भिजत ठेवायचं
हा हा
आणि छोटे छोटे तुकडे घ्यायचे त्याचे खाली पूर्ण डेटापर्यंत नाही घ्यायचे हा वरचे वरचे फक्त कट करून घ्यायचे त्यात कॉर्नफ्लवर घालायचं हळद घालायचं मीठ घालायचं लाल तिखट घालायचं आणि कलर घालायचा आपल्याला जो पाहिजे तो म्हणजे लाल किंवा केसरी वगैरे अस जरी घातलं तरी पण थोडासा घालायचा कारण कलर जास्त येतोय ना त्यामुळे
हा हा हा
असं सुकं सुक म्हणजे लै पण मॅरिनेट करायच नाही लै पातळ पण नाही घट पण नाही असं सुख सुखच तसं करायचं आणि हा आलं लसूण पेस्ट कुठं पन‌ चालतंय कि हो हो आलं लसूण पेस्ट कढीपत्ता घालायचं कोथिं बीर घालायचं ते पण घातलं तरी चालते आणि ते एक एक एक एक तळायचं हा ते तळायचं लालसर हुस तोपर्यंत तळून काढायचं ते आणि फक्त टमॅटो सॉस बरोबर जरी सर्व केला तरी एक नंबरला
छान लागते म्हणजे त्याला काय असं चिली सॉस सोया सॉस ते अस
हा ते जरी न घालता फक्त आपलं रेग्युलर टमॅटो सॉस असते ना
हा हा हा हा हा हा हा
छान लागत असेल मग
हो आणि परत स्वास म्हणजे सूप असते ना सूप जरी केला तरी ते पण छान लागते सूप म्हणजे काय कांदा टमॅटो कंदा टोमॅटो घ्यायचं ते भाजायचं चांगलं आणि त्याच्यात हे सॉस घालायचं सगळं चिली सॉस सोया सॉस टमॅटो सॉस घालायचं ते थोडा वेळ परत यच त्यात थोडंस मीठ वगैरेघालायचं लाल तिखट घालायचं आणि त्याच्यात पाणी घालायचं आणि आपण आमटीला कसं उकळी आणतोय तस ते जरा उकळी आणून आटवायचं
हा हा हा ह
हा ते आटवलं की नई हा सूप होते तर म्हणजे आपल्या रेग्युलर सूप आप आपण कशाबरोबर पण खाऊ शकत म्हणजे बाहेर जे गोबी मंचुरीन ट्रिपल राईस बरोबर जे सूप मिळते ते आपण घरीच करायचं कारण त्याच्यात व्हिनेगर जास्त युज केले जाते नाही मग आपण घरात कसं विनेगर तर युज करत नाही, व्हिनेगार केले की कस हा शरीराला चांगलं नसते लहान मुलांना पण आणि आपल्याला पण घातक ठरते ना ब्लड प्रेशर म्हणा कुणाला त्रास असला तर त्याचा जास्त इफेक्ट होते ते चिकटून बसते ना आतड्यांना
होय होय होय तेच की मी पण कस करते जरा, एकदा ट्राय करून बघायला पाहिजे ते.
हा हे फ्लावरच एकदा करून बघा एक नंबर म्हणजे एक नंबर लागते.
हा हा हा फ्लावर कस जरा आमच्यात कस त्याच्यामध्ये जरा जास्त प्रमाणात जरा अळी येते येतात ना म्हणून आम्ही
नाही म्हणूनच गरम, गरम पाणीनी काय करायचं गरम पाणी करायचं त्यात मीठ घालायचं आणि जास्त शंका वाटत असल्या तर एक तास भिजत घालायचं नाही तर पंधरा मिनटं जरी घातलं तरी चालत
चालतंय हा हा ह
हा
चालते करून ट्राय करून बघायचं मग ते पण
ट्राय करून बघा एकदा टेस्टी लागते पण हा
हा हा बाहेर तेचंच असते वाटत फ्लावरच असते का?
नाही नाही हा बाहेर असते फ्लावरचच हो हो फ्लावरचच असतंय
असतंय हा.
म्हणजे गिरवे वगैरे करून ते घालून त्या सॉस वगैरे घालून की नाही जास्त
हा हा हा
म्हणजे तिने तळून घेतात आणि नंतर कडईत फक्त ते सॉस घालायचं आणि त्यात फ्राय करायचं आणि द्यायचं
द्यायचं हा हा ह ह बाहेर किती महाग असतय ते घर घरी केलेलं
हो घरी पोटभर होतय आणि, आणि आपलं कसं त्यांच तेल कुठलं वापरतात काय वापरतात काय माहत नसत त्याच्यापेक्षा आपलं घरगुती तेल असते
आणि कस होतंय ते तेल पण त्यांनी एक तळ काहीतरी तळलेलं असत त्याच्यामध्ये परत परत तळतात
हा तेच तर म्हणून आपण कसं तेवढंच तेल घेऊन हा आपण कसं तेवढंच तेल घेऊन तळून काढून आपण परत काय तरी युज करू शकते ना तसं तेनि युज करत नाहीत. हाय त्यालाच ते तेच तेच हा तेच तेच तेल यूज करत्यात.
होय होय आणि त्याच्यान लगेच खोकला ते मुलांना तर लगेच लागतय खोकला त्याच्यान बाहेर खाऊन आलं की
हम हे घरी एकदा करून बघा
हा चालतय की आणि काय वेगळं तुम्ही काय आणि काय करता.
अजून बघा ढोकळा पण करते मी घरच्या घरी
ढोकळा कस करता तुम्ही फक्त डाळीच्या पीठाचं करता काय रवा आणि डाळीचं पीठ
नाही नाही फक्त डाळीचं पीठ डाळीच्या पिठाचच अ कसं करते पहिला गव्हाचं पीठ घ्यायचं हे आपलं सॉरी हेच पीठ पीठ घ्यायचं बेसनचं पीठ घ्यायचं हा ते घ्यायचं त्याच्या मध्ये अ हिंग ओवा जरासं बारीक करून घालायचं आणि सोडा थोडासं घालायचं आणि नंतरन लास्टला ते बॅटर मीठ घालून ठेवायच तसच आणि शेवटला नंतरन ज्यावेळी आपण ते कुकरला शिट्या देणार असतोय. त्यावेेळेस ओवा घालायच हा ओ ओवा घाला हे आपलं काय ते सो हा ओव्यान चव येत्या आणि आपलं हे असतय ना अं आपण गॅस झाल्यावर वगैरे हे वापरतोय की ओ अ इनो
सोडा
हा इनो इनो तो घालायच आणि एक पाच मिनिट तसच झाकुन झाकून ठेवायच आणि म ते कुकरच्या भांड्याला तेल लावून घ्यायच. सगळीकड आणि जाळी असते की नाही ते एका साईडला ठेवायच आणि ते भांड्यात ओतून घ्यायचं आणि शिट्ट्या द्यायच्या चार
चार हा हा हा हा
हा म ते काढून घ्यायचं आणि प्लेट मध्ये कट करायच आणि कट करून झाल्या नंतर ज्यावेळी आपण फ्राय करणार आहे म्हणजे त्याच्यात
हा